हा बोल
हाहा बोल की,
सोळा, अ उद्यापन च संगलागल्यालो
हा हा
मग ते सोळा सोळा म्हणता दोन एक्सट्रा सांगायच काहीतर प्रॉब्लेम कुणाचातरी यतो काय होतंय
हा हा तव्याला हा
मग हे करायच म्हणजे ते आपण त्या दिवशी कसं आं देवा म्हणजे त्या दिवशी चूरमा पण करायचा तो मग चुरमा पण करायचा परत खिरीचा म्हणजे मी केलेला नय प्रसाद करायचा जेवण एवढं सगळ्यांना करायच म त्यांना हे करायचं म्हणजे पूजा करायची म्हणजे ते आपल्या घरी शंकर पार्वती म्हणूनच आलेले असत नाई
म्हणजे त्यांचं पाय वगैरे
होय पाय पुजायचं हे करायचं मग त्याच्यानंतर जेवाय तेन वाढून म नंतर ना त्यांना म्हणजे दक्षिणा आपल्याला काय आपल्या ऐतपतिक प्रमाण काहीतरी दानधर्म म्हणजे कपडे तेन असं पोटी तेन द्यायचं
हा ह
त्या दिवशी पण तो गाईला नैवेद्य दाखवायचा चा अ गायला नव दाखवायच आणि ते सुरमाला असतो त्या दिवशी किती पाच किलोचा करायचा असतोय
हा तेच तुला विचारणार होतो म्हणजे हाय त्या प्रमाणात करायच का जास्त करा शेवटच्या दिवशी ह मग त्याचे ते पाच केल्यानंतर ते पाच चे परत तीन गोळेच करायचे
हा ते ते मी तीन गोळे केलेल्या पण ते ते कस ते एक आपल्याला संपत नाही मग आता ते आपल्या सोळा झालेलेच असत्यात मी काय केलेलं सगळंच हे केले आणि प्रसाद म्हणून वाटलेलं
म्हणजे तीन केलं आणि नंतर ते मिक्स
नैवेद्य दाखेल हा
आणि मग त्यातला गाईला
गाईला एक भाग दिला आणि तो मला म्हणून हे केलेला तो काय आपण एवढ पाच किलोतलं तीन भाग त्यातलं म्हणजे नाही म्हटलं तरी दीड
दीड पाहुणे दोन केले होते होय. मी एवढं काय आपल्याला संपणार नाही.
होतात म्हणून सगळ्यासणी आता सोळा झालं सतराव्याला हे केलं मग हेला मी चक्रशिरवाडीत जाऊन अभिषेक घालतो सकाळी, ते पण प्राचीन शिवकालीन मंदिर आहे ना. हा महात्म्य त्याच जास्त आहे. पहाटे पाच वाजता ता उठून इथून चार वाजता जाया लागायचं पाचला तरी तिथला अभिषेक होतोय, सोळा सतरा सोमवार केल शेवट त्याला रुद्राभिषेक केला सतराव्या सोमवारला
मग ते रुद्राभिषेक म्हणजे तेच्यात
ते भडजी भडजीनां भड चीन म्हणजे भडजी घालतात. इतर वेळेला कसं तितले गावात आणि पुजारी म्हणजे गुरवतेन असं घालायच आम्ही सतरा वेळाला कस तीत भडजींना घेऊन गेलेले.
हा हा हा मग तेच विचाराय
तिने अभिषक तो घाटला इथं पण घरात भडजीनींच पूजा मांडली. पूजा ते मांडून शंकर पार्वती असं म हे करत्यात म आपलं गौरीत कसं शंकर पार्वती हे करत्यात.
हा म्हणजे मकोटे तयार करत्यात ते
तशी तशी पूजा करायचं हे करायचं.
हं हं मग ते अ, जे तु विवाहित म्हणजे ज्या जोडप्यांना बोलावलेलंस का नही त्यांना म्हणजे नैवेद्य काय केलेलास घरात असं म्हणजे
ती अ पनीरची भाजी, पुरी, भात डाळ, म खीर कोशिंबीर, पापड
मला वाटलं की फक्त असं वरण भात तसं तेन केलेलास की काय असं, हा हा आणि मग ते त्यांची एक पूजा केल्यात
पूजा केली होय होय होय होय सोळा म्हणता सतरा अठरा जोड्या झाल्या एक्स सांगायला सांगितलेलं नाही काहीतरी प्रॉब्लेम येतोय म्हणून?
हा म्हणजे मग ते दिवसभर कार्यक्रम तुझा चालू होता
हो दिवसभर दिवस संध्याकाळपर्यंत इथल्या लोकांना पण सांगितलेलं नाही जेवायला मग प्रसाद घ्यायला येतेेत नाही आमच्या इथं भरपूर लोकं करतात तस आणि ते केल्याल त्याच काय? की फळ मिळतेच
हा हा
उदिष्टेने संकल्प करून म्हणजे ते संकल्प करूनच करायचं असतं संकल्प केलेला तो सिद्ध होतोयच
हा हा म्हणजे त्या अ सोमवारची प्रचिती येतेच
हो
ह तेच तुला विचारायचं होतं म्हणून म्हटलं कॉल करूया बाकी मग हायस
हाय हाय बरी आहे
हम बर बर चालतय ठेवते मग